हॅलो हा
हा येतोय आवाज.
हो हो येतोय
हा हा हम् बाकी काय म्हणताय.
सातारा परिसराबद्दल अजून काय सांगू शकता तुम्ही.
अ
सातारा परिसराबद्दल साताऱ्याबद्दल.
हा सा साताऱ्यामध्ये एकतर पहिली गोष्ट, कंदीपेढा फेम फेमस आहे. खरं तुम्हाला सांगते, राजेंचं गाव आहे हे.
हम्म
अ राजेंचं गाव आहे सातारा. आमचे ते हे उदयनराजे आणि शेवंत्र राजे शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आहेत. हॅलो
हा हं
हा येतय आवाज
हो हो येतोय बोला बोला
आणि तेच ना म्हणजे इथे के आसपास सुद्धा किल्ले बरेच आहेत गड आहेत बरेच प्रतापगड रायगड म्हणजे साताच्या आसपास आहेत म्हणा सातारामध्ये तसे नाहीयेत हा सा आणि हे मुख्य तर सात डोंगरांमध्ये आहे हिरवळ आहे छान आणि तस हे आहे तुम्हाला म्हटलं तसं पूर कधीच येत नाही सातारऱ्याला कारण का सगळाही हे आहे उतार आहे त्यामुळे पाणी कधीच साठून राहत नाही साताऱामध्ये तुम्ही कधी ऐकलं नसेल सातारा पु पुर आला आहे कधी हे नाही आणि हे ख खवयांची ही आहे खवय वगैरे तीत नगरी म्हणल तरी चालेलं खवय्या आहेत आणि शिवा शिवाजी महाराजांचा हे असत शिवजयंती आमच्याकडे इतकी साजरी केली जाते मोठ्या प्रमाणात तुम्हाला सांगते
हम्म
खूप मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते म्हणजे अ इतके विविध कार्यक्रम होतात बऱ्याच ठिकाणी शिवाजी महाराजांची मूर्ती त्याची त्याची मिरवणूक इतकं छान करतात इव्हन तुम्हाला सांगते दसऱ्याला आता इथे शि उदयनराजे भोसले त्यांचं जलमंदिर आहे तिथे अं हेच अं काय ते तलवारीची पूजा जात समोन खूप छान म्हणजे असत दसऱ्याला. बघण्यासारखं असतं इतके लोक ज म्हणजे ब. सिमलगन खूप छान म्हणजे करतात छान असते. इव्हन तुम्हाला सांगते गणपती गणेशोत्सव सुद्धाचा साताराचा आमचा खूप छान असतो. मानाशी गणपती खूप ठिकाणी म्हणे. खूप मानास गणपती आहेत इव्हन तुम्हाला सांगते नवरात्रीमध्ये सुद्धा. हे इतका वेगळा उत्साह असतो. म्हणजे मिरवणूक प्र देवीचे प्रतिष्ठाप. ना परत हम् म्हणजे. मिरवणूक वगैरे इतक्या मोठ्या प्रमाणात करत असत ढोल ताशे हे ते. खूप म्हणजे हे. खूप मोठ्या प्रमाणात अ हे असतो. गणपती उत्सव असतो अ नवरात्र असत. ु मला सांगते आणि हे तर काय शिवजयंती तर काय. चौ एकोणीस फेब्रुवारीच्या शिवजयंतीला. म्हणजे सात म्हणजे पूर्ण सातारा भगवा झालेला असतो. भगवा मय झाला असतोय. इतकं हे असते साताऱ्यामध्ये असं एक वातावरणच हे असते.
भरपूर छान म्हणजे तुमचा सातारा खूप छान आहे.
छानच आहे अगदी छान आहे म्हणाव तस अगदी. ट्रॅफिक अगदी एवढं काय नसते बऱ्यापैकी सिग्नल तर आमचे ते एवढे नाहीय आहेत. अगदी एवढं ट्रॅफिक नसत की बाबा असं हे. एवढं नाहीये अजून म्हणावं तस तस हम्म छान वाटत.
मुंबईबद्दल सांगते मी तुम्हाला आता.
संांगण.
अ मुंबई म्हणजे ह पहिलं तर एक स्वप्नांची नगरी म्हणलं जातं तिला. आणि ती भारताची आर्थिक राजधानी म्हणून पण ओळखली जाते.
हा.
हा आणि त्याचा थोडक्यात इतिहास सांगायच झालं तर ते नाव मुंबई. नावाची उत्पत्ती ह मुंबादेवी ह स्थानिक. अ कुळी देेवी देवीच्या याच्यानुसार झालेली आहे.. पडली येत म्हणजे ते ह पोर्तुगजांनी याला अम. बोम भाई असं नाव म्हणजे पाडलं होतं. त्याला चांगली खाडी असं नाव दिलं होतं हम्.
हां.
इंग्रजांच्या काळात बॉम्बे झालं होत ते पण एकोणीशे. पंच्याण्णव मध्ये मुंबई झालं.
अच्छा.
हा. त्याचे मुख्य टप्पे हे प पूर्वे पूर्. मुंबई सात बेट्यांच समूह होत.
हां.
हा कोलबा माझा गाव वडाळा परेल. माहीम वरळी मुंबई मुंबई असं झालं होतं.
हां.
मग पंधराशे चौतीस मध्ये पु पोर्तुगीजांनी गुजरात सुलताना. कडून ही भेट जिंकली.
हा.
नंतर सोळाशे एकसठ मध्ये पोर्तुगाजांनी लग्नाच्या हुंड्यात ही भेटं इंग्लंडच्या चर्सला दुसऱ्यांना दिली.
ओके.
नंतर एक सोळाशे अडुसष्ट ला ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईचा ताबा घेतला. इथे ब बंदर आणि व्यापार केंद्र बनवले.
अच्छा!
हा नंतर अठराशे साठ आणि एकोणीशे मध्ये कपड्याच्या गिरणी रेल्वे समुद्र समुद्रभर णीमुळे सात बेट जोडून एक मोठं शहर बनलं.
हम्म
स्वातंत्र्यानंतर मुंबई म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीस नंतर स्वातंत्र्यानंतर मुंबई महाराष्ट्र राजधानी झाली.
हा
हा त्याच्यामुळे सर्वसाधारण ही माहिती राज्य हे महाराष्ट्रात आली. लोकसंख्याची एक, एक एकशे दोन कोट. सव्वा कोटी शहरात म्हणजे लगभग अ आहे याची, सहाशे तीन चौरस किलोमीटर मध्ये या्याच पूर्ण विस्तार क्षेत्रफळ झालेलं आहे.
आता मुंबईची किती आहे लोकसंख्या?
आ आता भरपूर असेल म्हणजे आता दोन पॉइंट दोन हो काय? अडीच कोुटी आहे आता.
बापरे!
हम्म म्हणजे कसं बाहेरच्या राज्यातून लोक इथे येऊन राहतात ना.
हम्म
त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकते पण ललेमसम एवढी आहे दोन पॉईंट तीनशे कोटी.
बरोबर आहे.
आणि भारताला हे फायनान्शियल कॅपिटलमध्ये बॉलिवूडचे घर आणि व्यस्त बधार म्हटलं जातं.
हा
आणि इथं भाषा म्हटलं तर मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रांतातून इथे लोक येतात तर प्रत्येक भाषा ह मराठी म्हणजे ही मुंबई म्हणजे ही सगळ्यांना सामावून घेणारी एक अ राज्य आहे म हे भूमी आहे.
खरं
आणि इथलं हवामान हे समुद्र किरा किनारी असल्यामुळ कसं आहे. दमट आणि पावसाळा खूप खूप पाऊस पडतो.
अरे बापरे!
हम्म पाऊस भरपूर असतो आणि पाणी पण खूप साठतं म्हणजे इथे.
हम्म पाणी अ
म्हणजे पाऊस जर झाला तर म्हणजे सगळं. हे बंद पडतात ट्रेन बंद पडतात लोकल बंद पडतात. बसचा हे प्रवास होतो मुलांना शाळेला सुट्ट्या लागतात.
हम
रेड अलर्ट वगैरे जे सांगतात ना तेव्हा.
हम्
हम्म
हो बरोबर आहे कारण का सगळे रस्तेही होतात ना रस्ते परत या्यायचे काय ते हम् ते सगळ्याच ठिकाणी पाणी साठतं त्यामुळे साहजिक आहे ना आम्ही बघतो ना बातम्यामध्ये मुंबई पुण्याला सुद्धा आजकाल बघाच पाणी साठायला लागलं
हो हो
तुम् किती छान माहिती सांगितली मुंबईची
हा म्हणजे हा आणि इथले प्रसिद्ध ठिकाण अजून ऐतिहासिक म्हणजे खूप आहेत इथं बघण्यासारखे त्यात पहिले जर म्हटलं तर गेटवे ऑफ इंडिया
येस
हा एकोणीसशे चोवीस मध्ये ते बांधलेले आहे मुंबईचं प्रतक म्हणून त्याला ओळखलं जातं ताज हॉटेल आहे त्याच्या बाजूला ताज हॉटेल म्हणून आहे
हो ताज हॉटेल बघितलं म्हणजे बघितलं म्हणजे टीव्त पाहिलंय तुम्ही भहिले
हो म्हणजे बा लांबून बघितलंय आतमध्ये जाण्याचा योग नाही आला अजून लवकरच येईल
हो हो हो हो हो हो या या जाऊन या माझ्या मते तर किती मजली आहे ना हॉटेल मला वाटत तर ते खूप मोठ म्हणजे गेटवे ऑफ इंडियाची तिथेच आहे का मणध्येे ताज हॉटेल
ते काही अजून एवढं हे नाही केलं त्याच्यावरती अभ्यास नाही केलाय मी हा परंतु भरपूर उंच आहे ते खूप छान आहे म्हणजे
हो त्या ह्याच्यात पाय होत ना
हम्म
तेव्हाच बघितलं म्हणजे बघितलं नाही पण टीव्हीत पाहिलं तेव्हा अंदाज आला की हे फार अशी आहे म्हणून आणि परत इथं ही पण आहे ना गेट ऑफ इंडिया आहे तुमला राणी चा बाग आहे छत्रपत छत्रपती त टर्मिनल हम्म ते पण आहे
ह मोठं रेल्वे स्टेशन आहे ते
मोठ हा पर मोठ हा पर तुम्हाला ते मुंबई देवी मंदिर आहे.
हो
मुंबादेवी आहे ना
हे लेखंटा लेणी पण आहे तर बाराशे वर्षुनी शिल्प आहेत तिथे
अरे बापे
हम्म
बाराशे वर्ष
हा जुनी येत
होय का
मरीन ड्राईव्ह म्हणून आहे
हो हो मरी मरीन ड्राईव्ह तिथे का
ब ना
हम्म राणीचा बाग हम्म हे पण आहे ना तिथे ह काय ते हा उद्यान आहे नाही ते अ काय ते
जंगलाने हे पायरी लेन येत तिथं
हुं.
जू चौपाटी, गिरगाव चौपाटी भेळ पाणीपुरी साठी प्रसिद्ध आहेत.
हो तुमच्याकडे तर गणेशोत्सव म्हणजे खरंच
आणि तिथली भेळ आणि पाणीपुरी एकदम छान असते.
हो हो हो तुम्ही खाल्लीय?
हो.
अरे वा वा वा छान काय? खरंच खरंच हाय चौपाटिवरची भेळपाणीपुरी म्हणजे छान आहे आणि तिथं हे पण आहे ना, ते आपण काय ओ ते? हम् हेज्या सारखं असतं ते हम् इमॅजिका सारखं असतं बघा ते काय?
इमॅजिका?
हा म्हणजे नाही का ते ते? चक्र असतात, हे असतात. तर ते आपण तिथे जाऊन खेळतो त्याच्यामध्ये
हा ते आहे ना, मग ते म्हणजे ओ हेच असत ते पूर्ण
हम्म हा वंडर पार्क सारखं, हा हा ते पण आहे ना तिथ
तिथे आ हे आहेत ह न राईड्स आहेत तिथं.
राईडस आहेत हा आ. तर राईड्स असतात ना तिथे, ते पण छान आहे बघा तुमच्या इथे अगदी. राईड्स पण आहे तिथे ते ह्याच्या्सारखं तूम्ही म्हणतात तसं. तिथं नाही का तिथे? तिथे जाऊन म्हणजे अगदी ते हेझ्या सारखं ते हा पाण्यामधे हे करायचं स्विमिंग पूल सारखं असतं, तसं जसं गोंडी मधलं पाणी तसं ते पण आहे ना, तुमच्या तिथे तुम्ही पाहिलंय.
हा म्हणजे आम्ही गेलो होतो ना, तेव्हा ते बंद होतं ते
होय का? अच्छा हम्म.
म्हणजे त्याचे टायमिंग असतात ना टायमिंग असतात. त्याचे मॉल पण खूप मोठे मोठे आहेत.
तिथे हे पण आहे ना, म्हणजे असं डीमार्ट सारखे डीमार्ट पण इथ काय? फिल्म सिटी ए मॉल आहे परत बिग बजार सारखा असाल बजार आहेत, मीन्स आपण ह्याच्यात पाहतो तसे
इथे प्रत्येक शहरामध्ये ते बिग बजार, डी मार्ट वगैरे हे ओपण होतातच कारण लोकसंख्या भरपूर आहेत. तर एवढं दूर दूर जाऊ शकत नाही लोक, त्यांच्या सेवेसाठी ते डी मार्ट आणि बिग बजार आर के बजार हे म्हणजे जागोजागी तयार झालेले आहेत.
तुमच्या इथे तर किती असेल मुंबईमध्ये आय गेस?
भरपूर आहेत. डि मार्ट खूप आहेत.